हा बोला ताई.
हा हो. तेच म्हटलं हा. म्हटलं आओ मोबाईलच म्हणजे किती? हे झालेलं आहे मोबाईलमुळे लहान मुलांच डोळ्यातलं जेल कमी झालय.
हो.
हम्म. त्यांना बरेच
त्यांच्या श म्हणजे मुलांच्या स्मरणशक्तीवर पण त्याचा परिणाम चांगला सुद्धा होतो. तो वाईट सुद्धा होत.
होत आता तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे. आमच्या बाजूलाच एक चार वर्षाची मुलगी होती तर ती व्यवस् व्यथ बोलायची वगैरे पण ती मोबाईलच्या एवढ्या म्हणजे जवळ गेली ना. म्हणजे काही कार्टून बघ काय बघण्यात वगैरे जायची व्यवस्थित एवढ्या मोबाईलच्या इतक म्हणजे हे होऊन गेल क तला मोबाईल शिवाय. काही ग तिचा पन आवाज चाला गेला म्हणजे हे डोळ्याने बघितलेलं उदाहरण आहे. म्हणजे इतक्या मोबाईलची ती हानी होऊन गेली की बस.
अहो आमचं इथे म्हणजे माझ्याच नात्याततली.
का बोलत नाही काहीच रिएक्ट नाही करत समजत तिला सगळं पण बोलतच.
सगळ बोलता येत नाही सेम सेम कंडिशन माझ्या इथे पण आहे.
हो ना.
म्हणजे आता ती मुलगी सहा वर्षाची असेल आता म्हणजे पहिली गे ह वर्षी फर्स्टमध्ये गेले म्हणजे ती झाली तर तिची आई कामाला जायची आजीकडे ती असायची. तर आजीनी पण काय एवढं लक्ष नाही आहे दि आणि आई कामाला जायची त्याच्यामुळे मग ती मुलीला कंटिन्यू मोबाईल द्यायची तेव्हापासून. ते कार्टून वगैरे लावून द्यायचे हा म्हणजे. अक्षरशः तिला आता ती सहा वर्षाची झाली आहे पहिलीत गेली तिला स्वतःच्या हाताने खाता सुुद्धा येत नाही आजत अजूनही ती लोक तिला भरडी जे प तर आपण जे एक वर्षापर्यंत मुलांना देतो ना पेस्ट फॉर्म म अगदी सॉलिड फॉर्म मध्ये ते तिला अजूनही तस देत होते म्हणजे इतके लाड इतके लाड आणि मोबाईलमध्ये जस ना हॅलो ब म्हण त्यांची ती टोन कशी वेगळी असते इंग्लिश बण्याची हा. त्या टोनमध्ये ती फक्त जे मोबाईलमध्ये बोलतात ना तेवढंच बोलते असं आपण आ त म्हणजे तिच्या मागच्या ज्या लहान लहान मुलं आहेत ते पटापट बोलतात हाताने खातात सगळ्या गोष्टी करात. ही म्हणजे असं बुद्धीनी कमी आपण काय बोलतोय ते समजत. नाही घरातल्या इ् येत नाही मग त वेक इ् ती ते मोबाईल म बघते ते इंग्लिश वेगळं म्हणजे हचं सगळं ना वेगळंच आहे आणि शाळेमध्ये आता समजतच नाही मग कधी पाऊस पडला की बाहेर येणार. शाळेमध्ये बाहेर ग्राउंड म उभी राहणार पावसात भिजणार कृष कृष्णा असं देवांचं नाव घेणार फक्त म्हणजे बऱ्यापैकी की ती असं वाटेल ना की ती सेव्हन्टी ीसेंट मुलगी मेंटली वेडीच आहे असं वाटत ते. अ आणि हो म्हणजे हे आहे हा हे रिझन मी काही खोटं सांगत नाहीे हे खरं आहे म्हणजे अगदी माझ्या माझ्या माहेरी हा आणि त्या आईला इतकं कौतुक की माझ्या मुलीने असं केलं आणि अजूनही तिला डायपर लावतात आता ती मुलगी पहिलीच जाते तिथला डायपर वापरतात म्हणजे त्या आय तिला शी आणि सु च सुद्धा कळत नाही.
हे ना. मेंदूची जी क्रिया आहे ना म्हणजे जे मोबाईल म्हणतात ती तेीच करणार तिला स्वतः.. स्वतः हून काहीच त जमणारच नाही म्हणजे एक प्रकार.
आता ठीक आहे तुम्ही एवढं सवय लावले पण निदान तुम्ही शिकवा ना त्या मुलांना तुम्ही लक्ष द्या अजिबात लक्ष देत नाही आणि अक्षरशः आता त्या मुली मुल म्हणजे बोलतात ना जेव्हा त्यांना अंगारशी येणार आहे ना, या गोष्टी तेव्हा त्यांना कळणार हे की आपण तेव्हा वागलो मुलांसोबत ते चुकीच म्हणजे मोबाईल इतका वाईट आहे. की लहान मुलांचं आयुष्य बदलू शकतं.
ब हो हो बरोबर हे ना, आता त्या मुलीला काय कळत होतं पण मंग
तिला काहीच कळत नाहीे आजून तिला काहीच कळत नाहीे आजून पण तिला पण जेव्हा कळायला लागेल की आपल्या वयाची मुलं आता अशी वागतात असं नाही. आणि ती चाळणं बिळणं सगळं असं एलियन टाईप वेगळं. जसं बदक कसं उड्या मारत येतं अगदी तसं म्हणजे कधी कधी हासू येतं आपल्याला.
हो हो हो.
व परत हे आपले मराठी उच्चार तर येतच नाहीत पण जे करल ते पण असं स्पष्ट नाही जे आपण नॉर्मल कसं आपलं मराठी उच्चार स स्पष्ट असतात ती तसं स्पष्ट काही च नाही तिचं असं वेगळं च सगळ बोळणं बिलणं सगळं वेगळच आहे. हा हिंदी पण नाही हो ती इंग्लिशच बोलायला जाते. तिला सगळं इंग्लिश लावून देतात. शाळेत सुद्धा इंग्लिश मिडियम मध्ये ड घातलेला आहे आणि ती जे बोलते ती. ओके ओके असं वेगळंच.
म्हणजे ते मोबाईलचे ते जे कार्टूनचे ड्रो टोल निं घा राहत त्या हो हम्म हम्म. तिच्या मेंहदीवरती खूप ते हे ते जास्त बघून बघून बघून तिच्या हिच्यात.
हा हा परिणाम झालाय तो.
हम्म हम्म हम्म हम्म तेच तेच. काही काही गो
आणि म चार चौघामध्ये लोक लोकांमध्ये त्याला अजून एवढी मोठी मुलगी झाली तरी तिला शी आणि सु च आत आता दो दीड दोन वर्षाची मुलं शी आणि सुू सांगतात इतकं आणि आताची मुलं इत इतक हुशार आहेत का त्यांना काही शिकवायला सुद्धा लागत नाहीये तर इतकं पण हा. पण त्यांना आपल्याला त्यांच्याकडून करून पण घेण्यात काही गोष्टी एवढं पण ते मोबाईल देऊन. कंटिन्यू वर दिवस बर ब दिवसाचे चोवीस तास त्यांच्या हातात जर मोबाईल असला तर बापरे माझ्या मैत्रिणीचच उदाहरण आहे कि तीला वेळ पाहिजे स्वतःला म्हणून दोन्ही मुलांना मोबाईल देऊन ठेवले मुलं आता एक मुलगी आठ, नऊ वर्षाची मुलगा दो तीन, चार. वर्षाचा.
अच्छ त्या जॉबला जातात की घरी असतात.
नाही नाही घरीच असतात तरी तिला स्वतःला वेळ पाहिजे म्हणून तिने मो हो हो मोबाईल देऊन ठेवला आहे.
ते मुलां मध्ये खेळण्या वगैरे घालवला तर तो.
काही म खेळणं बिळणं असं काही नाही आपण कधी गेलो तिकडे तरी ती मु मुलगी मुक कंटिन्यू मोबाईलमध्ये असते कंटिन्यू म्हणजे आपण कोण आलो आहे आपली मुलं गेलेत खेळा काही नाही. ती तिचा मोबाईल आणि ती मोबाईल मोबाईल इतका आधीन गेलेत आणि हो आणि आई वडिलांना यात पण त्यांचं कौतुक वाटतं आवो.
कि मोबाईल बघतात म्हणून आमच्या मुलांना हे येतं ते येतं.
तिला हे येतं ते येतं त्याच्यातलं अगं ते मोबाईलमध आत. किती ये काय हे कळतच नाही आओ.
हम्म.
स्वतःला वेळ पाहिजे म्हणून.
आता त्यांना कळत नाही म्हणून पण थोडे मोठे झाले म्हणतीन आम्हाला परत असा मोबाईल पाहिजे. कि त्याच्यामध्ये असे तसंय ऍडव्हान्स
हे ते डिमांड होणारच आहेत त्या डिमांड होणारच आहेत आणि ते काय होतं माहित आहे का आप आपण बोललो की असं होतं का माझी मुलं आहेत तुम्ही कशाला बोलता त्यांच्या सोयी मला माहिती असत म्हणजे समोरच्याला वाईट वाटत हा हा पटत नाही पटत नाही त्याच्यामुळे ते न सांगितलेलं ना असं वाटतं बरं.
तेच तेच तेच काय करणार आता
आणि आजकाल शाळांमध्ये पण मोबाईलमध्येच अभ्यास आलाय मुलां
आऊ पूर्ण टोटली त्याच्यातच येतं आऊ
सगळं उद्या सुट्टीये आहे हे आहे ते आहे. हे क्वेश्चन मार्क आलं हे पेपर आलंय सगळं मोबाईलवरच येतं म्हणजे शाळा सुुद्धा तिकडूनच प्रोस सण देते म्हणजे आणि ते कोविडपासून जरा जास्तच चालू झालेय त्या
हो बरोबर हाय
त्याच्यामुळे ते मोबाईलना मुलांना सवय पण तिथून पण लागते आणि लहानपणापासून पण लागते
आणि हे नाही का आता कोरोनामध्ये दोन तीन वर्ष मिळत आक्षरशा ते मोबाईल बसायची कारण सकाळ चालू होऊन जायची दुपारपर्यंत एक पिरियड झाला की दुसर दुसरा झाला कि तसरं झा जायचं होमवर्क वण त्याच्यात मॅडम क्लास पण त्याच्यातच घ्यायची मग मुलांकडे दिवस दिवसभर मोबाईल राहायच
ती सवय लागून गेली ना मुलांना आणि ती त्या
या कोरोनामधल्या मुलांना सगळ्यांना सगळ्यांना चष्मे लागलेले आहेत बिलकुल सगळ्यांना
मोबाईल मग एवढा वेळ जर मोबाईल त्यांना दिसतोय त्या स्क्रीनवर ते समोर राहिले तर मग लागणारच ना
हो हो
आपण आपल्या काळामध्ये तर कधी तो कम्प्युटर बाई शाळेत ना अर्ध्या तासात ना कधी पाच मिनिटं बघायला भेटला त्याच्यावर चित्र काढलं तर तो कम्प्युटर
हो ते क्लासेस लावावे लागायचे तेव्हा कुठे आपल्या हातात यायचा तो क्लासेस क्लासेस मध्ये पण जोपर्यंत समोरची व्यक्ती उठत नाही आपल्याला बसता नाय होतय हो असं व्हायचं पण मग आता लॅपटॉप आहे मुलांनजवळ
आता ते काय राहिलं नाही आता सगळं घरोघरी प्रत्येकाच्या आहेत सगळ्यात मी काय म्हणते हे आपण डबल कॉल करू शक तो का
हो हो करू शकतो ना काही हरकत नाही कारण दोन दोन कॉल होऊ शक एक मिनिटं मी चेक करते किती मिनट झालेय
हो हो बहुतेक ते दहा झाल्यावर ऑटोमॅटिक कट होतोय.
हा आठ मिनिटं झाले बरं का ताई माझे.
हां हां दहा झाले का बहुतेक ऑटोमॅटिक कट होतो. कारण की माझा कॉल ऑटोमॅटिक
ऑटोमॅटिक झाला का ओके ओके नाही नाही म्हणजे मग रात्री त्यांनी काहीतरी सेटिंग करून ठेवली असेल मला तरी वाटत
अच्छा
हा नाही तर मग सकाळी बोलू शकतो आपण म्हणजे दहा मिनिटाचे एक एक दोन सेकंद झालं तर बोलू शकतो असं
अच्छा! अच्छा! नाही पण आता मी. तुम आता हे कॉल कट झाल्यानंतर परत तुम्हाला लावू शकते ना?
हो हो लावू शकता ना. लावू शकता. काही हरकत नाही.
अच्छा! म्हणजे असं एका नंबरला एकदाच लावायच वगैरे असं काही नाही आहे ना.
नाही. नाही. नाही. आपण लावू शकतो. दोन-तीन वेळेस लावू शकतो. असं असत. बोलू शकतो. विषय ते वेगळा घ्यायचा किंवा मग तीच कंटिन्यू करायचं, तर ते कंटिन्यू करायचं असं काही नाही.
हां. हां. चालेल. चालेल.
हम्म. तेच ते मोबाईल मुळे सगळ्यांचं म्हणजे हे होऊन गेलेले. चित्र विचित्र झालेले
आता ते बोलतात ना असं एक फॅमिली मेंबर पेक्षा पण एकदम इम्पॉर्टंट झालेलं आहे मोबाईल.
हो. म्हणून तर त्याला पर्समध्ये वगैरे जिथे जाईल तिथे मोबाईल असतो. पर्समध्ये पण घेऊ जाऊ शकतो जेन्स त्यांनी खिशात जिथे नाही तिथे ते एक मोबाईल घेऊन जातो.
अरे ल लोक वॉशरूम मध्ये गेले तरी ते मोबाईल नेतात इतकं ते वेडे झालेले आहेत मोबाईलवर.
तेच ना म्हणजे मोबाईल म्हणजे जीव की प्राण झाला लोकांचा असय.
हहह सवयच घाणेरडी आहेत. चांगल्या पण गोष्टी आहेत त्याच्या लोक.
होच पण चांगल्या लवकर घेत नाही ना लोक असं आहे ना हो. हो ते काय चांगलं लोक समजत नाही लोकांना. वेळ निघून गेल्यावर ती समजते असे. पण वाईट लगेच कॅचप होतं कुठली गोष्ट असू म असं आहे.
बरोबर आहे. आता ते मोबाईलची एक चांगली सवय पण आहे. आपणच स्वतः करतो. एका घरून आपल्याला काहीतरी काम.